हॅलो!
हॅलो!
नमस्कार ताई, कश बस मज येत. तुम्ही कशा आहात?
एकदम छान पाऊस वगैरे काय आहे का तुमच्याकडे?
हो कालच सुरू झाला आता पाऊस आमच्याकडे. पहिल्यांदा काल पाऊस पडला एकदम छान मस्त जोरात झाला आणि
जोरात झाला का तेच नाही तर आच्याकडे अजिबात पाऊस नाही झालेला थोडस अगदी म्हणजे पाच मिनटं असा तर अजून गरम जास्त होतयस.
नाही नाही ते काल चांगला जोरातच झाला आणि आजही थोडासा बारीक बारीक पडला सकाळी
नाही हो अजिबातच नाही तेे. पाऊसच नाही आमच्याकडे कडक ऊन पडलाय.
अरे बाप रे ह्या वेळेला पावसाळा्या तर खूपच जास्त लांबचच चाललाय.
आणि म असं कुठे पडलं तर असं वाटतं इथे कधी पडतोय.
हो तेच ना इतके दिवस आम्हालाही तसच होत होत.
हा!
हम् तसं ब
कालचा योगा दिवस होता ना, तर म्हटलं काय हा तुमच्याकडे काय योगाचे काय केल का?
हो आमच्या सोसायट आमच्या सोसायटी मोठाच- प्रोग्राम झाला योगाचा चांगलाच. म्हणजे आमच्या इथे सिनियर सिटीझन जे आहेत सगळे- आंटी अंकल वगैरे ते सगळे असे एकत्र जमा झाले होते. सकाळीच्या वेळेला आणि त्यांनी योगा वगैरे केला सगळा. एक आहेत त्या शिकवतात तिथे सगळ्यास- ज सगळ्यात सिनियर आहेत त्या अंटी- हा सगळ्यांना एकत्र आणून त्यांना कालच- तो इव्हेंट इतका छान पार पाडला.
हा नाही आम्ही मी तर ऑनलाईन अप्ला कर- करत असते तर त्यामुळे हा- अ तो म्हणजे रोजच एक स्वतःसाठी तेवढा वेळ देतोच ना आपण- आणि द्यावाच - असं तर- ते असतो आमच्याकडे. पण ते कालच जर जास्तच छान कार्यक्रम होता. दी ह हा अगदी सुंदर त्यांनी घेतलेलं- ति तरी म्हणजे लाखोनी ऑनलाईन लोक जे- म्हणजे अ त्याच्यामध्ये- सामील झाली होती भाग घेतला होता हा आणि भर- भरपूर खूप सुंदर आणि स्वतःला किती छान वाटतं.
हो योगा केल्याने खरंच आपलं शरीर पण- छान हलकं होत. सुरळीत चालत आपलं सगळं आणि रुटीन आपलं चांगलं होतं.
हा हा ना सकाळी म्हणजे स्वतःच्या- शरीराला थोडस व्यायाम आणि आपलं मनाला पण थोडस ध्यान वगैरे केल्यानंतर- मन शांत सर्व दिवसभर काम करायला- मन फ्रेश राहत एकदम आणि आपण पण ताजे तवाणी होतो. शरीराला पण व्यायाम झाल्यामुळे- दिवसभर छान वाटतं.
हो ना आणि सगळ्यांनी ऍक्च्युली म- केलाच पाहिजे. योगा स आजकालची जीवनशैली एवढी तणावपूर्ण आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी आप- आपल्या स्वतःसाठी आणि बायकांनी तर खास कर आपल्या स्वतः-
हा वेळ तर तेच होत तेच होतं अगोदर आम्ही म्हणजे तेच आम्हाला त्याची काही माहितीच- किंवा त्याची कल्पनाच नव्हती. काय मुलं लहान असायचे आपले म्हणजे नेहमीच आपलं हे टिफिन शाळा का- प्रूटीन प्रमाणे त्याच स्वतःसाठी काय माहिती नव्हत. नंतर नंतर मुलं मोठे झाल्यानंतर मुलांनी सांगितलं- अगं आई असं असं आहे आणि तो कर हा तो करायला पाहिजे. आणि मग ते शिकत केले आपण आणि-
आपण बायका म्हणतो अरे आपण घरच्या- काम करतो हाच आपला व्यायाम आहे. असं म्हणतात. पण तो सर्व - कायाम नसतोच नाही.
आपलं काम असत. आपल्या शरीराला त्याचा ह व्यायाम नसतो.
व्यायामच केला पाहिजे स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे त्यानिमित्तने म्हणजे आपण- आपल्याला स्वतः साठी वेळ देतो स्वतःच्या शरीराला वेळ देतो.
आणि आपलं तेवढीच- म्हणजे आंतरिक शक्ती आणि आपल्या मनाची शक्ती पण वाढत जाते ना. वे पत आणि त्याचा अनुभव. आहे मला कि आपण किती तरी म्हणजे बदल होतात आपल्या आतल्यात- मनामध्ये शारीरामध्ये खूप छान वाटत फ्रेश वाटत आपल्याला हा एकदम मस्त प्रसन्न वाटतं
हा आता सध्या आमच होत नाही आ मुलं लहान अस
लहान असल्यामुळे मग मला पण तेच मला तर तेच होतं ना मला माझी मुलं लहान मला काय त्याची माहितीच नव्हती पण जशी ती मुलं मोठी झाली त्यांनी मला सांगितलं ग अगाई असं करायला पाहिजे तो मग त्यांच्यामुळे त्यांनी मला ते ऑनलाईन लावून दिलं क्लास आणि मी हळूहळू करत गेली हो मुलांमुळे ते झालं आणि मग मला त्याची आवडही झाली आणि खूप छान वाटत हा मुलं लहान असली तरी पण तुम्ही मी स तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही थोडं तरी अ
हो आ आहे आमच्या ओळखीच आमच्या ओळखीच आहेत ते आहेत योगा टीचर पण तेच होतय हो आहेत सोसायटीमध्ये आहे आमच्या घरात पण आहे टीचरही आहे म्हणजे योगा टीचरच आहे ते हो ते प्रत्येक वळेला आम्हाला सांगतात बेनिफिट सांगतात त्याचे सगळे पण आहे मुलांचं सगळ्यान सकाळी ना थकवायला इतकं होतं आणि वेळही मिळत नाही आणि ब
होणार नाही ताई नक्की करा तुम्ही थोडस ध्यान दरी ध्यान किंवा प्राणायाम
हम्म हम्म बरोबर ते केलंच पाहिजे त्याच्याने मनाची शांती
हा आणि आपण कुठलंही म्हणजे कोणतंही चॅलेंज घ्यायला तयार होतो म्हणजे मन आपलं शांत राहत त्याच्यामुळे आपल्याला कोणत्याही गोष्टी आपण करू शकतो
बरोबर आमच्या इथेही त्या आणंटी इतकं सुंदर म्हणजे सांग त्यात सगळे आसन करून घेतात आणि त्याचे बेनिफिट पण सांगतात प्रत्येकन काय फरक पडतो आपल्याला शरीात मा आणि मनाला काय फरक पडतो खूप व्यवस्थिततकं छान सांगतात ना आणि म्हणजे त्यावेेळेला इतकं असं मोटिवेट होतो की हा अरे आपल्याला रोज करायला पाहिजे पण असं योगा होतच नाही फक्त फिरणं होतं वॉकिंग होतं मॉर्निंग वॉक व आम् करतो पण का अस योगा म्हणून करण्यातच येत नाही
अ नाही पण करायला हवं स्वतः साठी थोडा वेळ द्यायला पाहिजे हे का म्हणजे हा हा आणि आसनांमध्ये तर इ हि म्हणजे वेगवेगळी हे आहेत ना म्हणजे काय म्हणतात त्याला वरायटी म्हणजे काय सगळ्या खूप हा वेग वेगळे आसन आहेत आणि म्हणजे प्रत्येक आपल्या शरीराच्या शिरंचा प्रत्येक शिरांचा व्यायाम म्हणजे आपण हे असं असं म्हणजे आपल्याला आतूनच त्याची इतकी अ हे वाटते ना सुंदर वाटतं आपल्याला छान वाटतं ते केल्यानंतर केरवा हे असं आहे आणि आणि अ
मला अशी डान्सची आवड आहे त्याच्यामुळे मला असं वाटते पण डान्स करावा ते म्हणजे
मलाही खूप आवड आहे डान्स आणि गाण्याची खूप आवड आहे अगदी काही नाही म्हटलं तरी मी रेडिओ लावून थोडी तरी इकडे तिकडची एकटे असले की डान्स करतेय कोण बघतय आपल्याला घरात हा हा हा आपला आपण एन्जोय करा हा एक प्रकारच एखादे गाणं छान लागलंय रेडिओला आणि मस्त वाटत आपल्याला डान्स करा मस्त करून घेते जं येईल तं आपल्याला कोण बघ ण तेवढा वेळ आनंद होतो ना तेवढासा म्हणाला आनंद वाटतो आप ंद
हम् तेच मी तर म्हणजे कपा करत असताना सुद्धा गाणे लावून ठेवते म्हणजे जरा मन शांत होतं कधी भजन लावायचे कधी सॉग्स लावते गाणे इतकं खूप
हा सकाळचे अभंग वगैरे म्हणजे आपल्या मनाला प्रसन्नट ना एकदम सकाळ आपले छान होते सुरुवात छान होते सकाळची हा
हो त्या आमच्या इथ नवरात वगैरे पण असते तेव्हा असतात गरबा वगैरे तर म्हणजे इतक डान्स आहे म सग फ्रेंडधा म्हण ी अरे वा म्हणजे पूर्ण वर्शभर तुला काय होतं नवरात्रातच एवढे डास गरभ इतकं करते तेव्हा काय असं वेगळ संचार होतो का काय
काहीतरी वाजलं की असं अंगच संचारतस ना असं मला तर कुठे म्हणजे अगदी तुम्हाला सांगू का कोणाची अस खालून वारत जात असेल त्या म्यझिक वात असेल तरी मी आजी मी एकटी एकटी असेल करा माझे मी घरात डान्स करून घेत मस्त हा इतका म्हणजे देव वाट वाटत छान अस डान्स करा अस खू वाटत खू असं
मलाच वाटते कुठरी त्याला क्लास लावाव पण हे आता मुलांच्या याच्यामध्ये काही जमत नाही बाहेर जायला वगैरे करायला मग असे इव्हेंट वगैरे आमच्या सोसायटीत झाले गणपती नवरात वगैरे कि मग थोडसा हाऊस करून घ्यावी
घ्या हा घ्यायचे मगय तेवढाच वेळ आपल्या आनंदाचे क्षण घालवायचे बाकी काय असं
म्हंटलं का बरोबरच योगाच पण आमचं काल इतकं सुंदर म्हणजे हास्य कलब पण के त्यां ह योग इतकं छान वाटत इ म्हणजे छान वातावरण असं गुंजायमान होत तर सगळे असे हसत होते
आणि कसही हसायला लावतात ना त्यामुळे कस आपल्या फुफ्फुसांच्या आतळ्यांचे म्हणजे पोटातल्या आतड्यांचे व्यायाम होतात आपण हसत नाही आणि आपण कसं सतत हसतच नाही ना ह आता कसं ब म्हणजे असं जितकं ते हास्य हा असं आपण हसत नाही आपण एखादा कधी विनोद कसा अगदी वाट म छान ह आपण म्हणजे त मपासून हतो तर मग तस हसण होत नाही आणि मग त्याच्या म्हणजे त्याच्यामुळे आतड्यांना फुप्फुसांना आपला व्यायाम होतो हास्य ह्याच्यामुळे आणि एक खरं असाय लागला ना की आपसुकच आपल्याला पण हय म्हण अस क हयला आपल्याला पण हसायला येतच अस मग ते कसं आहे असं ते हा
तस पाहिजे
घात ना सर तर ते स्वतः हसायला लागले ना अ कसे कि आम्ही समोरून हसतोच म्हणजे हसायला येतच आपोआप असं हा हो छान वाटलं काई हो थँक्यू थँक्यू